हॅलो.
हा येतोय आवाज.
येतोय ना क्लिअर.
क्लिअर एकदम.
हम.
अशी मग, झाली ती.
त्रेशी हम्म छान पण ना, बद्धत जरा वेगळी बरी वाटली.
वेगळी पद्धत म्हणजे, तुम्ही नाही करत. तुमची काही वेगळी पद्धत असते का.
नाही मी कुकरला पहिल्यांदा ऐकली मटकी लावलेली. आम्ही कुकरला नाही लावत, आम्ही भाजून घेतो तव्यावरती.
भाजून घेता.
तेल टाकायचं थोडस आणि ते तव्यावरती भाजायची चांगली आणि मग टाकायची.
नाही तशी नाही ती थोडीशी अशी कच्ची कच्ची लागते दाळ. ता खाली
हम्म मग ही अशी गाळ होत असेल ना मऊ एकदम.
हा मऊ होते आणि ते पाणी पण जास्त ना
हम्म
त्याच्यात पण तो अर्क उतरलेला असतो ना सगळा.
त्याच्यामुळ चव लागत असल त्याला चा
पाणी आमटीत टाकायचं.
वेरी बरोबर आहे करून बघाल पाहिजे. ही पण आयडिया चांगली आहे. वेगळं काहीतरी शिकायला मिळतं.
आणि अजून जर का चांगले करायचे असेल ना जर का वेळ वगैरे अस ना तर जेवढी मटकी म्हणजे शिजून घ्यायची जास्त गाळ नाही करायची, बर का.
हम्म
नंतरस ती मटकी काढून घ्यायची बाहेर आणि अशी, अशी जर का तुम्ही तुम्ही जेवढी करताय त्याच्यात थोडीशी मटकी त्या कुकर मध्येच ठेवायची तशीच.
अच्छा नीमी घ्यायची का? नीमी ठेवायची का सगळीच?
नीम पेक्षा कमी ठेवायची कुकरमध्ये आणि तिला एवढी एवढी शिजवायची एवढी शिजवायची, की ती फार पाण्यात गाळ झाली पाहिजे एकदम
हो का
पूर्ण म्हणजे पाण्यातच ती मिसळून गेली पाहिजे एकदम.
हम्म हम्म हम्म
अन त्याच्यानंतर मग ते पाणी आणि शिजलेली मटकी टाकायची त्या आमटीत अजून जास्त चवये ते त्याला.
हो चांगला अर्क उतरत असेल ना आमटीमध्ये.
येस कररेक्ट.
मटकीच
आणि त्याच्यात आपण ऑलरेडी हळद आणि मीठ टाकलेल असत.
हो
त्याच्यामुळ मग ते अजून चांगलं.
हम्म बरोबर मस्त आईड्या दिलीत. मंग हॅलो हॅलो
हॅलो, हो येतोय ना.
मध्येच आवाज कमी झाल्यास
हा इथे सकाळपासून ते रेंजचा प्रॉब्लेम आहे.
कमी जास्त होते का घरात?
हम्म
हम्म
तर मग मी तेच म्हणत होते इथे बाहेर जे मोठे पुण्यातल्या मिसळचे दुकान असतात बघ. फेमस एकदम. त्यांची सिक्रेट रेसिपी आहे कि ते काय करतात जेवढी मटकी शिजवून घेतात त्यातली- अशी मॅक्सिमम काढून घेतात आणि थोडीशी माग ठेवतात. आणि तिला गाळगाळ करतात एकदम.
हम्म हम्म हम्
त्याच्यामुळे बाहेरची मिसळ अजून चांगली लागते.
बरोबर आहे. आणि अजून एक त्याच्यामध्ये त्यांचा घ
त्यांनी ही चुकीची चुकीची माहिती दिलेली होती मला.
ते आणखीन चव लागते त्याला माहितिये का?
नको, नको त्या ती त्या चवीची गरज नाहीये आम्हाला.
मीठ टाकायची गरज नाही पडत.
यु यार आई काही पण बोलतेस तू.
कमी पडलं तरी चालतं आपआप मग तेच ऍडजस्ट-
आता म्हणजे माणसं मिसळ खावीच नाही बाहेर.
खायचं कि.
तो घास असा तोंडात घ्यायला आणि तुझं वाक्य आठवायला आता एकच होणार आहे.
हम्म मग झाला की नाही पाऊस कमी तुमच्याकडचा. मस्त खरंच छान वाटल ते. आता मी करून बघेल. बाबांना आवडते ना मिसळ पाव.
हम्म
त्यांना करून दे एक दिवशी मिसळ अशी पद्धत -
मला पण येतो स्वयंपाक.
छान मस्त शिकून घ्या सगळं सगळंच आलं पाहिजे माणसाला.
आता त्या दिवशी मला आमच्या मॅडम चपात्या मऊ कशा बनवायच्या करायच्या ते पण शिकवला.
हम्म
एक दिवशीहो चपात्या करण्यात एक्सपर्ट आहेत.
हम्म
त्या पार लग्नाच्या आधीपासून चपात्या करत करत होत्या.
भाकरी, चपाती, भाकरी पण
हो
हम्म हम्म
म्हणजे मला चपात्या येत होत्या करायला कणिक मळायला पण येत. पण माझी चपाती केली आणि ती तव्यावरची अशी काढली.
हम्म.
आणि खाली ताटात ठेवली.
हम्म.
आणि पाच मिनिटं जरी झाले, तरी ती एकदम जेलमधल्यासारखी चपाती खाल्ल्यासारखीच होते.
कंडक.
कंडक कंडक एकदंम दांत खोटं जीभ एक होतं सगळ्यां तिलां खातांना.
हां हां.
त्यांच्यामुळे मंग तिने सांगितलं की ती मऊं कशां करांयचा.
हम्मं कळलं कां मंग आंता.
हां आंता कळलं.
म्हणजे स्वयंपाक पणं येतोय म्हणायचां तरं बऱ्यांपैकी.
हो. तिने मलां चपांत्या मऊं कशां करांयच ते शिकवलं.
हम्मं.
आंता मी तिलां ए आय मॉडेल कसे ट्रेन करायचे ते शिकवणांर आहे.
कायं?
ते कम्प्युटरचं असतं गं.
हां.
आम्हीं असं ज्ञानाचं आंदान प्रदांन करतो एकमेकींना.
चांगली गोष्ट आहे की मगं उलटं.
हम्मं हम्मं.
ज्ञांन दिल्याने वाढतं.
हम्मं. म्हणलं तिलां आहे शिकण्यांची ईच्छा उत्सुंकता कुतूंहल.
अश्विन बयां तूं करं तिलां तूं पणं शिकूंण घे तसंच
तेचं तरं.
समाजांत कसं राहायचं तेथं पासून ते पारं अगदीं.
हम्मं
पूर्ण नॉलेज तिच्यांकडूंन भेटेल तुलां.
हम्मं.
कुंठे जरी पडलेस तरी प्रॉब्लेम नाहीं तिथ तुझां प्रॉब्लेम सॉल्व. त्यांतील स्वंतःची अडचने दूंर करते. है की नाहीं.
हम्मं.
अशी ये तुझी मॅडम.
छांन आहे छांन आहे एकदंम.
हम्मं पास्.
आणि मॅडम जी मॅडम तरं अजूंन छांन आहे माहीत आहे कां.
आं.
मॅडमची मॅडम अजूंन छांन आहे.
हो कायं.
हम्मं.
हम्मं.
मॅडमच्यां मॅडमकंडनचं शिकते मी तरं म्हणते.
कायं शिकायचं. अभ्यास करां पहिला कॉलेजचां दोन वर्ष अजूंन
तो तरं कायं चालूंचं आहे तुं विचारं
एकदा डिग्री हातात पडली का म टेन्शन नाही आयुष्यभर.
हो!
आणि डिग्री नसते नाई पासं. क्लासची पाहिजे
फर्स्ट क्लासचीच हे!
हू! एक टेन्शन नाही राहणार.
हू काय काय केल जेवायला?
जेवयला आज आम्ही ना नॉन व्हेज.
अरे बापरे!
हू!
नॉनव्हेज खाता तुम्ही?
हो!
नॉन व्हेज केलंत भाकरी ज्वारीच्या भाकरी केल्या. नॉनव्हेज मटन बनवल. त्याच्यामुळे जेवायला उशीर झाला
मटण होत.
हो! आम्ही खातो आमच्यात आवडत ह!
आज शुक्रवारचं?
शुक्रवाराच खातात ना!
हू!
आम्ही शनिवारी नाही खात, सोमवारीे नाही खात, गुरुवारी नाही खात.
आम्ही पण सोमवारी नाही खात, गुरुवारी नाही खात, आणि व शनिवारी नाही खात.
हू एकादशीला नाही खात, चतुर्थी नाही खात. किती जातात आठवड्यातले वार. हा बोला.
आम्ही असं खातच नाही कधी तरी खातो.
म तेच कधीतरीच असतं ना हे कधीतरी हे सगळे वार सोडून चांगला एखादा वार भेटला चला असं कधीतरी महिन्यातून दोन
म्हणजे हम्म. मम्मी पप्पांकडे तर सहा महिन्यातून वगैरे एकदाच होतं.
हू! आमच्या इथं पहिलं आमचे मुल लहान होतेना तेव्हा आठवड्याला असाय आठवड्याला असायचं.
हू हू हू!
रविवार स्पेशल नाॉनवेज.
आणि बुधवार, मंगळवार वगैरे अंडे भुर्जी, आमलेट अंडाकडी.
अरे वा!
असं असायच वेगवेगळ्या हो तिकडे कसं आम्ही राहायचो ना तिकडे भाज्या मिळत नव्हत्या ना जास्त.
हू हू हू!
आपल्या इकडच्या सारख्या भाज्या मिळत नव्हत्या, मग जास्त त्याच्या नॉनव्हेज वर जास्त तेच असायचं मच्छी.
कुठे कुठे राहायचात तुम्ही नेमकं?
आम्ही कोकणात राहायचो. बर
अच्छा थांब मी ठेवते हा आता.